हॅलो हां आवाज ऐकायला येतोय काय?
होय.
हा हा जेवला काय तुम्ही?
होय आत्ताच. तुम्ही?
होय आत्ताच जेवले. तुम्ही अ ब फोडणीचा भात वगैरे कसं करता?
हॅलो
हॅलो
हा
फोडणीचा भात आम्ही रेसिपी आहे आमच्याकडं ते वापरून करतो.
हा हा तुमची पद्धत सांगा कशी करता ते?
पहिल्यांदा सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या फ्लॉवर कोबी, बटाटा परत टोमॅटो, कांदा तेन चिरून घ्यायचा, लसून आणि नंतर ना हे अ हे फोडणी देताना लवंग, दालचिन तेन घालायच आणि बाकिच्या सगळ्या भाया शिजवून घ्यायच्या आणि नंतर आपला भात धुतलेला असतोय तो, त्यात घालायचा आणि झाला फोडणीचा भात
तुमची कशी रेसिपी हाय?
आमची पण अशीच हाय सेम, पण आम्ही त्यात जरा दही घालतो. त्यात दही घालायचं किंवा आसं बिर्याणी मसाला वगैरे आणून तो वापरतो. दही दहीमुळे टेस्ट चांगली येते. आणि मिरची घालताना, चटणी पण थोडी घालतो आम्ही त्यामुळं छान होतंय.
हा हा तुमची पद्धत वेगळी आस, प्रत्येकाची जरा पद्धत वेगळीच अस ते. तुमची ट्राय करेन मी पद्धत
हा आणि काय करता तुम्ही दाल फ्राय वगैरे?
हो हो डाल फ्राय करते ना.
कस? होय आम्ही पण करतोय की, डाल फ्राय तुमची रेसिपी कशी हाय?
आमची व्हय टॉमॅटो, टॉमॅटो तेन चिरायचा एक, एक टॉमॅटो, कांदा तेन चीरायचा परत डाळू उकडून घ्यायची.
हां.
नंतर ना तिची त्यानंतर मग लसूणची तेन फोडणी द्यायची, मग त्यामध्ये लसूण, कांदा आणि टॉमॅटो हे फोडणी देऊन शिजवून घ्यायचं. नंतर त्यात डाळ टाकायची, मग नंतर मीठ चटणी, गरम मसाला तेन घालायचा, महे सगळं उकळी आल्यानं तर नंतर तडका द्यायचा त्याला, तडका देताना तेल उकळायला ठेवून त्यात मोहरी, जिरं, लसूण आणि ती लाल लवंगी मिरची असतेना, ती टाकायची आणि ते डायरेक्ट त्या डाल फ्राय मध्ये वतायचं. अशी आम्ही रेसिपी बनवतो.
हा हा आमची आम्ही असं तडका वगैरे देत नाही. असं तडका वरून देत नाही. एकदा फोडणी घातलं की झालं आसं हाय.
हम्म हम्म.
तडका नसतो आमच्या हेला
एकदा तडका देऊन बघा भारी लागेल
हां हां बघेन बघेन, तुमची रेसिपी नक्कीच ट्राय करेन.
हा हा.
हा आणि गडबडीत जर तुम्हाला कधी करायचं असेल, तडका द्यायला वेळ नसेल तर तुम्ही विना तडका देऊन सुद्धा छान करू शकता, डाल फ्राय
हो हो तुमची रेसिपी नक्की ट्राय करेन मी पण
हा
हम्म
आणि काय काय रेसिपी मध्ये जमतो तुम्हाला?
अजून काय? रेसिपी हम्.
चकली चकली वगैरे कधी केलाय काय तुम्ही?
नाही कधी केली वरलं.
म्हण काय चकलीची पण माझ्याकडे छान म्हणजे रेसिपी आहे. एक किलो. तांदळात तांदूळ अर्धा किलो हरभराडाळ. पाव किलो फुटाण्याची डाळ, शंभर ग्रॅम उडीद. ाळ आणि अर्धा वाटी पोहे आणि अर्धा वाटी. शाबू असं प्रमाण आहे.
हम् हम्.
त्याची पण छान होते चकली सर्व डाळी भिजत घालून. म्हणजे धुऊन हे करायचं. धुून वाळत घालायचं परत भाजून दळून आणायचं. आणि नंतर मग त्यात आपल्याला. जिरे, ओवा, तीळ. परत आपल्याला लागणारं तिखट, मीठ. अस घालू शकता तुम्ही त्यात आणि दोन किलो पिठा. भाजणी असेल तर चार चमचेच मोहन टाकायचं. तेलाचं. आणि जास्त जर तुम्ही मोहन टाकला तर. ते पूर्ण तेल-तेल असं होते, चकली. आणि खऊ वाटत. आणि हे कसं खुसखुशीत चार अ. मुळात तांदूळ हा खुसखुशीत म्हणजे पदार्थाला करत असल्यामुं. असं जास्त तेल नाही घातलं तरी चालत. तांदूळ फुटाण्याची डाळ असते ना त्यात. आणि शाबू, पोहे. या चार पदार्थामुळे च चकली आपापच खुशखुशीत होते. त्यामुं जास्त तेल घातल्यावरच कुशखुशीत होते असं करायचं नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा या्या पावसाळ्यात.
हो हो हो हो नक्की ट्राय करेन मी.
आणि काय करता तुम्ही? पदार्थ.
आणि काय एकदा मी ढाळ ढोक ढाळ ढोकळी बनवलेली.
हा.
तुम्ही डाळू कि बनवलाय काय कधी.
नाही.
दडहा डोकळी आपण चकोळ्यासारखीच करायची फक्त जरा वेगळी नाही तर. पेट असताना भेट मारताना त्याच्यात मसाले वगैरे टाकायचे. आ हळद, बुक्का, जिरपुर. धनपूड ते सगळं टाकायचं मीठ टाकून ते सगळं मळून घ्यायचं. आणि चकोलला करतेय तसच वर फोडणी देताना. लवंग दालचीन मिरची ते टाकून हे करायच.
हम.
आणि ते पीठ मळला असते त्याचा गोळ करून त्याच्या काप करून घ्यायचे.
हा.
आणि उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे. कापते मग झालं डाळधोकळी झाली. फक्त चकोल्यासारखीच फक्त पिठामध्ये मसाले टाकायला लागतात. हे पण ट्राय करा तुम्ही छान लागते.
हो चकोल्यामध्ये आम्ही.... त्यात तिखट मीठ काही घालत नाही ना मीठ तेवढंच घालत नाही. मसाला वगैरे काही घालत नाही....
हम्म हम्म.....
नाहीतर बाकीची पद्धत सेमच आहे...
हम् हम.... हो बाकीच सगळं सेमच फक्त पीठमळत आणि थोडे मसाले घालायचे.... त्याच्यामुळे आणि टेस्ट येत आणि वेगळा पदार्थ खाल्ल्यागत वाटतय...
हे पदार्थ तुम्ही स्वतः हे केलाय काय युट्यूब व वगैरे जाऊन सर्च. करून तयार करता....
युट्यूब वरच की बघून....
बघून करता काय स्वतः केलेलं एक.... पदार्थ आहे का तुम्ही म्हणजे स्वतः अस बनवता... युट्युबचा वगैरे आधार न घेता....
स्वतः काय म आपल्याला रोजच्या भाज्याच की....
ह.... रोजच्या भाज्यामधलं काय? हे बन....
म्हणजे बटाटा टोमॅटो... परत मटकीची आमटी सगळ्याला प्रोसेस तीच असते... त्यांना फोडणीचे तेन
हो....
त्यामुळे तेच की स्वतः बनवलेलं... बाकीच काही वेगळं करत असलं तर, मग युट्यूब वर बघायचं...
हा युट्युबवर पण हल्ली खूप... छान छान पदार्थाचे आयडिया सांगतात....
हो मधुरा रेसिपी सरिताज रेसिपी... हे आम्ही बघतो....
हा... तुम्ही अ हो आम्ही पण बघतो की.... तुम्ही सरिता किचन वा रेसि त्यांच रेसिपीच बघता..... आता काय दुसऱ्या आणि कोणाचं फक्त....
कस पण असतंय मधुराचं पण बघतेय, आणि सरिताच पण बघते..
कोण कोणतं सोपं वाटेल, आणि जे आवडेल किंवा.... आपल्याला जे करू वाटत ते करायचं.....
हम्......
आम पण तसच आम पण तसच करतो.
हम्म हम्म...
पहिला व्हिडिओ बघून तयारी करून घ्यायची, आणि आपल्याला कुठलं..... त्यातला आवडेल सोपं पडेल, त्या पद्धतीने करायला बघायचं....
हो तेच की...
आणि काय आणि काय काय नाही तुम्हीच.... किचन मध्ये काय काय आणि बनवता ते सांगा....
अजून काय रेग्युलरच की आता चपाती चपातन. पा खऱ्या काही जमत नाहीत फारशा खरं. चपाती त्यां जमते चपाती भाजी भात. जमतो पोळ्या पण लाटायला येतात. फक्त पुरणनी हे करायला येत नाही....
हम.
बाकी सगळं जमते वेगवेगळ्या प्रकारचे भात पण करते ना मी...
हा परत आम्ही फोन केल्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या रेसिपी सांगा आम्हाला. तुमच्या जर रेसिपी आम्हाला आवडल्या तर नक्कीच ट्राय करू ना आम्ही
हो हो तुम्ही पण सांगा वेगवेगळ्या रेसिपी. म्हणजे आम्हाला एखादा नवीन पदार्थ खायला मिळेल ना.
हा
त्यामुळे तुम्ही पण सांगा.
हा.
हूं हूं
आणखीन काय करता.
आणखीन काय नाय.
पदार्थामधले दिवाळीचे वगैरे असे वेगळे काय पदार्थ
हो हो केलेत करतोय की हा चालतंय परत करते कॉल हा ठेवते.
झाले की दहा वाजून हे कुठं दिसतय का नाही.